आता येतय हा आता येतय बोला.
आज काय परी काही दिवस स्वयंपाकरायला चला चालू आहे हम्म
हो का?
गेली का परी
परी गेली ना आताच आली मी तिकडून वाट
हो का चाले क्ला असले मग
होा क्लासली जाते ना.
हो हम्म हम्म काय म काय केली आ भाजी
भाजी का आ पालक वरण केलं. पर मी नीली वाटाण्याची उसळ दिली होती त्याला
हम्म हम्म.
हम्म ती डब्याला घेऊन गेली.
खाते का ओ उसळ आणि पोळी
खाते ना त्याला तर फेवरेट डिश आहे त्याची
हो का हम्म बर मग.
हा मम्मी मला वटण्याचीच भाजी पाहिजे म्हणे मग तीच दिली मग त्याला बनून
आता किती वाजता येते ती‌
आता येते ना ती अ तीन ला साडेतीन ला
हो का?
हाव
हम्म हम्म.
हम्म.
कितवा महिना लागला मग
मला का पाचवा चालू आहे.
हो का आता झाला की नी दवाखान्यात
हा ना जाला जावं लागते ना.
सोनोग्राफी कधी सांगितली आता.
सोनोग्राफी आता सांगितलीच नाही आता जाईल आता सातव्यात सांगेल.
हा हा.
हम्म मागची केलेली नॉर्मल आहे म्हने रिपोर्ट. चांगली आहे हम्म हो
हम.
चांगलिये.
मग डिलिव्हरी कुठं करणार आहे इकडं का तिकडं
इथंच करून जाऊ डिलेव्हरी मग आईच्या इथं
हो का?
हा.
मग जाशीन का आईच्या इथ
हा मग जाईल ऐचचं डिलिवारी करून हो बरीच शाळा मग सुट्टी लागते ना तोपर्यंत सुट्टी लागली की तिकडं हम्
तारखेला.
आता तेी नो नोव्हेंबर महिन्यात दिलेली आहे त्यांनी. तारीख काय ठरवली नाही हा नोव्हेंबर महिने सांगितलेलं आहे. हम्म दिवाळीच्या एवढ्यात मग सुट्ट्या लागते त्याला.
हा दिवाळीच्या.
ह मग घेऊन जाहायचं त्याला.
हो.
होा.
मग तिच्या आजीले बलवायचं इथं राहा म्हणा तुम्ही परी जवळ मी जातो म्हणा.
हो त्याच्या आजला असून म्हणा लागेल ना. शळाच्या हम्म मी चालली जाईल ते आजी ना. तर राहिल इथं.
हो आजी जात जाईल मग. पोचून देत जाईन घेऊन येत जाईन समजते मग कसं करायला लागते कसं नाही न्याय लागते आणा लागते
होा न मग कायत.
परीच्या पप्पाचा ड्बाही होते परीची शाळाही होते हम्.
हो ना मग नाही. त्याला सांगाच लागेल ना करीन ना आता त्याला समजेन ना तर आजीला त्याच्या. शेतातले काम लवकर झाले की मग ते येईल. सवा महिना लागतात ना तेव्हा. हॅलो! कट केला वाटतं कट केला. हॅलो! चालू आहे. आवाज नाही येते. हॅलो! आवाज नाही येते. हॅलो हॅलो! नाही. ए तरी काणार. हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो आता बोला हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो